नमस्कार हॅलो काही नाही बसलोय
अच्छा काय करात होत्या हा हा आवाज येतोय मला हा
हा हा तेच हा का नाही अ पुस्तक वगैर वाचायच थोडफार तुम्ही वाचता की नाही
हो मला पण आवडतात फ्री टाइम म्हाणजेे अशे इंटरेस्टिंग बुक वाचायला इंटरेस्टिंग पुस्तक जे असतात ना
ते हा हा ते वाचायला पण इंटरेस्ट त्या वाटता आणि म्हण सकाळी ऐकायला पण भारी होतो
हा आणि पुस्तक म्हणजे पुस्त तर तूम्हाला लहानपणापासूनच वाचायला आवडते कोणत्याही भाषेच असो हिंदी इंग्लिश मराठी तिन्ही भाषेतल पुस्तक वाचायला आवड मला त्याच्यातल त्याच्यात जास्त जे आपल हास्य पुस्तक असत ना त्या आणि ते कॉ त्याला कॉमिक म्हणतात हास्य पुस्तक कॉमिक ते मला फार आवडत
हा त्याच्यात खूप भारीभारी हे पण असत अ अ टॉपिक वगैरे पण मस्त नसता आणि अ कस पुस्तक वाचल्याने आपल अ रीडिंग पण खास होते अ मग त्याच्यातल अनुभव पण वाचलेल असत तर मग माहिती राहत की काय होत
हम्म् ने पुस्तक वाचल्याने आपला शब्दकोस वाढतो सध्या मी रिसेंटली ते जपनीज पुस्तक आहे इंग्लिश मध्ये वाचत आहे आहे मला वाट ते मराठी हिंदी मध्ये पण इकाय म्हणून आहे इकाय इतकं सुंदर पुस्तक काय ना तेका इतकी अ इतकं त्याच्यातून सकारात्मकता येते ना जेवढी आपली मरगळ असते ती सगळी निघून जाते इतकं सकारात्मकता की अस मस्त मोठी आपल्याला अस
हा मोटिवेशन पण भेटत आणि असं मस्त वाटत पुस्तक वाचत
फक्त एकदा हातात घेऊन सुरू वाचायला सुरु करायची गरज आहे सुरू केलं वाचणं एकदा कि मग
हा आणि रिकामा मोबाईल वगैरे बघ त्यापेक्षा ना पुस्तक वाचायचं खूप भारी आहे
हो मोबाईल आणि आजकाल म्हणजे नवीन ऑप्शन पण निघाला माहिती जना जना समजा पुस्तक वाचणं नाही होत काम करता करता ऑडिओ पुस्तक पण निघाला ऑडिओ पुस्तक पण निघाला पुस्तक ल शोधायच ते लावून द्यायचं पुस्तक आपल्याला वाचून दाखवतात नाण
ते आता हा आता तर स स्वतंत्रज्ञान खूप पुढे निघालेय
हो पण त्याच्याने काय होते माहित का ते एका ठिकाणी बसून एकाग्रता मन करून वाचायची जी सवय आहे मेन उद्देश जो आहे पुस्तक वाचायचा तोच सार्थक नाही होत आपल्याला ऐकायला तर मिळत समजा पुस्तक कशाण लिहिलेलं आहे काय लिहिलेलं आहे पण ते शब्द ते मात्रा उकार ते काही हाताखा जात नाही शब्द हा त्याच्यामुळे शब्दकोश काही वाढत नाही इंग्लिशचे पण जसं स्पेलिंग वगैरे असतात
हा आणि ज्याला प्रॉपर म्हणजे वाचता यच नसेल ना त्याला पण प्रॉपर वाचायचं येऊन जात हेऐकायचं कसं निस्थापन आहे तो तर ते कधी मधी आपल्याना कोणी काही तो शब्द बोलला तर तेव्हा आपल्याना कत नाही हे मी ऐकलं होतं पण वाचलं ना मी वाचलं म्हणजे आपलं रीडिंग पण बेस्ट होते त्या
बरोबर बरोबर अगदी बरोबर आहे तसच अ नाही कोना कोणाला वाच हा कोणाला वाचायला म्हणजे कसं मुलांना लहानपणापासूनच सवय लावायला पाहिजे वा ना रोजच एक पान दोन पान पुस्तक असं वाचायलाच पाहिजे.
हा ते अ. हा आणि ते आता आता तर ते प्रेग्नेंट लेडी वगैरे असत त्या पण खूप. पुस्तकं वगैरे वा
हो त्यांचं ते एक बालाजी तांबेचं पुस्तक आहे ना. खूप चांगलं आहे माहित आहे, गर्भसंस्कार म्हणून एक बालाजी तांबेचं पुस्तक आहे. त्याच्यात खूप छान संस्कृत श्लोक दिलेले आहे, पोटावर हात ठेवून दिलेले आहे. यांनी प्रत्येक गर्भवती स्त्रीने ते वाचलंस
हा ते इतकं छान आहे ना. तर तेच वाचतात ते त्यांना त्यांना ऑलरेडी काही काम वगैरे करायचं नाही सांगत म्हणून दिवस जायला जाण्यासाठी पण आणि वा वाचता तर त्या असं म्हणतात की, त्या पो पोट्यातलं बाळ पन हाय. ऐकत म्हणे म्हणून ते पण हा ते जे त्यांना पण हा त्यांना पण कळत की.
हो नाही ते संस्कार बरोबर आहे, संस्कार ते संताला मा मान म्हणूनच. म्हटले गर्भसंस्कार आणि तेच जर बाळ पोटात असताना. तुम्ही नुसतं मार धाड अ् ढिशम ढाशीम वाल ते गोळ्या बंदूक. वाले पिक्चर पाहिले. तर ते पोहरावर तसाच इफेक्ट होईल ना ते पोर पण तसाच व्हायलेंट पण लेकरू. जे होणार आहे ते.
त संस्कृती पुस्तक वगैरे आपल्या आ. पुस्तक वग वगैरे वाचलं की, त्यांना तेच. त्यांच काय ते पण तेज ऐका ना त्यांचे संस्कार पण तेज आहेत. त्यामुळे त्यांना पण गोडी असते वाचायची अ म.
पोटातच पोटातच बाळाला सवय लावा लागत. ते गायत्री मंत्र राम रक्षा हे ते वाच म्हणजे थोडस. लावलं ना तेव्हापासून मग थोडे मोठे झाले की रोज छोटे छोटे श्लोक. मनाला लावून पुस्तकात वाचून मग. नंतर जसं मग आपण एकदा लहानपणी त्यांना सवय लावली ना रात्री रोज झो त्यांना एक स्टोरी बुक वाचूनच गोष्टीचं पुस्तक वाचूनच झोपायचं. असं म्हणतात की, रोज लेकरना रात्री. झोपताना एक गोष्टीच पुस्तक वाचि वाचून दाखवायच त्यांना ते अक्षर सुरुवातीला नाही कळत. पण त्यांना पिक्चर त्याच्या ते चित्र काढलेले असतात ना.
ते त्यांना इमेज हा चित्रवरण इमेज कळ की नाही सॉरी म्ह आपण त्यांना. अ सांगून दाखवतो नाही समजून. तर ते पण त्यांना कळत आता दोन दोन किंवा दोन. अ दोन वर्षाच्या मुलाला त कळायला लागूनच जात. हा तेव्हा पण त्यांना आपण सांगितलं. समजलं ना मग त्यांना ते बर्ब कर आणि असे मोठे झाले ना मग आप पण ते मोठे होऊन त्यांना शिकवतो. मग नाही शिकवत.
नाही सवय लावलेल आणि घरातलं वातावरण पण तसच पाहिजे. समजा घरातले मोठे सतत टी व्ही पाहत असले आणि पिक्चर पाहत असले तर पोरांना पण तसाच. स त्याच्यात ते जे निर्माण होतो आणि तेच जर घरात रोज. एक एक प्रत्येक ठिकाणी पुस्तकं ठेवलेली आहेत. आणि व्यवस्थित छान रोज कोणना कोणी पुस्तक वाचत ते पाहतात ते लहान मुलं मग तसेच ते पुस्तक पण वात आहेत
ह आणि हां पण बाकी त्या दिसूनसून पिक्चरपेक्षा अ देव वगैरे वण पण खूप म्हण पिक्चर वगैरे शिकण्यासारखे
तेच हो हो हो का काय काय पिक्चर मधून म्हणजे पण जर का जर समजा पण ते तुलना केली पिक्चरची आणि बुक वाचायची समजा तुलना करायचीच ठरवलच समजा करायला गेली तर पिक्चर नेमके मोजकेच मराठी पिक्चर किंवा हिंदी पिक्चर म्हणा इंग्लिश पिक्चर म्हणा मोजकेच पिकच्चर हे जे आपण लहान मुलांना दाखवू शकतो आणि
पुस्तक कोणतं पण घ्या तुम्ही लहान मुलांना तर बेस्ट आहे त
हा त्यांच्यासाठी ते म्हणजे खूपच त्याच्यात इितकं ज्ञान आहे पुस्तकात भरून पडलेलं फक्त ते वाचायची गरज आहे ज्ञान म्हणजे ते पुस्तक म्हणतात ना पुस्तक एक चांगला मित्र आहे
हा आणि पुस्तक वाचल्या ना आपल्याला हा पुस्तक वाचल्याने ना आप त्याला ज्ञान वगैरे पण येतो त्याच्याने
बरोबर
एकाग्रता आपण जर तिथंच एकाग्रता जर केली ना तर तर एकाग्रताची शक्ती पण वाढते त्याच्याने हा स्मरण शक् ती एकाग्रता अ अ आता शाळेत पण मग त्यांना कसं शाळेत पण त्यांची बरोबर अभ्यासला मग ग्रुटिंग लागते
हो हो आणि मग काय ते हा आवड लागते आवड लागते अभ्यास म्हणजे बर्डन नाही वाटत मग त्यांना असं ज बर हम् घसरली अ ह कारण की त्यांना सवय असत ना आधी लहानपणापासून
हा बाकीच्याना कस अ लहान पुस्तकं वगैरे वाचले नसताग त्यांना डायरेक्ट असं म्हणता अभ्यास वगैरे शाळेत वगैरे त्या तर ते त्यांना वाटतं की बाप एवढं एवढे पुस्तकं कस काय वाचून असं म्हणतात आहे
ह हो एवढं मोठे मोठे पुस्तक आहेत काय काय मुलं तर लहान मुलं मी रडताना बघितलेले आहेत
जनं
कि मम्मी म्हणतात ते आपल्या आई बाबाला की बापरे मोठं पुस्तक कस कायय कसं वाचायचं करू अस होत पण ते लहानपणापासूनच बघ ते आणखी इनस्टाग्राम वर ते व्हिडिओ पण येतात बघा फ्लॅश असे फ्लॅश कार्ड असतात ते अ का ते दाखवायचं एक रंगाच फ्लॅश कार्ड दाखवायचं आईच फ फ्लॅश कार्ड दाख आणि ते लहानपणापासून पुरणात दाखवायच आणि मग मोठं झालं की पोर पोरगा स्वतःहून ओळखून सांग
हम ते आता ते खूपच निघतय ते अ काहीतरी अ खेळणी पण तशाच येतय खूप जस जसं तंत्रज्ञान पुढे झालंय ना तसं तसं एक एक गोष्टी त्या त्याचा असून एक
हो नाही नाही आता तर म्हणजे खूपच गरजेचं झालंय पुस्तक वाचणं तुम्ही पण जेव्हा हा पुस्तक वाचणं एक छंद म्हणू पण आपण चप वाचू शकतो आपला एक अ हा छंद खूप चांगलाय टी व्ही म पिक्चर पाहिल्यापेक्षा
क मी नव्वद टक्के तरी मुलांना अं पाहिजे हा छंद लहान पणा पासन तर खूप द चांगलं होईल त्याचं आणि स्मरण श पण वाढेल.
हो. ज्ञान पण वाढेल मी काय म्हणते तुम्ही पण एक दोन चांगले पुस्तक वाचा मला पण सांगा मी पण वाचतय ते तुम्हाला सांगते ह ना चला ह हा.
अं दुसऱ्यांना पण सांगा हो चालेल चालेल हो हो.
हम्म.